काय म्हणतेस आवरलं?
आवरायचं आहे बघ आज सुट्टीचा दिवस तुला बोलले होता ना मी.
हम्म सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर तर हाच.
नुसतं तेच चालू आहे अजून आजून कामच चालू आहे माझ्या फक्त स्वयपाक झालाय. अजून मुलाना अंघोळ वगैरे पण घालायची राहिली.
उलट सुट्टी नको बर का. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आरामाचा दिवस असतो पण सुट्टी नको वाटते खरंच नको वाटते.
कारण काय होत मी तुला बलायलो. क कि उ उठायच उशीरा होत ना मग त्यामुळं काय होतं कि पुढचे काम सगळं लेट होतात.
तेच तर
कामच संपत नाहीयेत आणि कसं इतर वेळेला कसं अ नाश्ता वगैरे मी काय बनवत जे काही सकाळी बनवत तेच असतं नाशत्यामध्ये त्याच्यामु आता कसं ना चहा नाश्ता वेगळा बनवा आता जेवण वेगळ बनवा परत साफसफाई असते ते सुट्टीच्या दिवशी साफसफाई जास्त करतो
तेच तर म्हणजे इतर दिवस तुला त्या त्याचमुळे वेळ बी मिळत नाही करायला त्याच्यामुळं प्रश्नच येत नाही
मग काय त्यामुळे आत्ता का अजून काम चालूच आहेत चालूच आहेत म्हंटलं तोपर्यंत कॉल करते जरा ब्रेक घेते कामातून
पाच दिवस असं वाटतं ना आपल्याला की नाही सुट्टी कधी येईल सकाळी लवकर उठायचं आता टेन्शन नाही राहणार पण सकाळी लवकर उठून ते टेन्शन नाही राहणार म्हणतो पण आखा दिवसाचा जो येतो लोड राहतोच
मग काय तर त्यामुळेच म्हंटलं की बाबा ते सुुट्ट आपण वाट पण बघतो आणि नको पण वाटत
नको पण वाटते मला तर मी रोज पाच ला उठते ना मुलींसाठी साडेपाचच्या आसपास उठते ना मला असं वाटतं सॅटर्डे संडे कधी येईल आणि मी पडेल तर कशाच काय ग
उलट मलाही तेच वाटतय की बाबा सॅटर्डे संडे आले की जरा निवांत उठो निवांत करू पण परत आपल्यालाच सगळी कामं कराय शतात आता मला बाहेर पण जायचंय संध्याकाळी कारण मार्केटमधून मग परत आता आठवडाभर परत हे नसतात ना घरात ते परत आपल्या भाज्या करा दळणं करा आणि दळणाची रेट रेट कितीत तिथो
इथं आहे ग पाच ह पाच रुपये घेतात
इथ सहा केलंय सहा का सात रुपये केलेय फक्त गव्हाला आणि ज्वारीचे दहा का बारा रुपये केले
बापरे
हो एवढा महागा येतं
सगळ्याच गोष्टी मग तू धान्य काही घरून आणते का मग विकतच घेऊन लगेच करते
शेती वगैरे नाहीये ना क म डडीमार्ट मध न घेतो आम्ही सगळं सामान
आस आहे का
हम्म् त्याच्या मुळे कस
त्या गोष्टी पाासून बर आहे आमची गावाकडे शेती आहे पण मग ते पण देतात आणि आईकडनं मी नेहमी आणते जशी ल जस लग्नाला आठ वर्ष झालं ना आठ वर्षापासून मी आई डन सगळं धान्य
दोघांकडे शेती आहे का
हो दोघांकडे शेती आहे माझ्या म्हणजे इकडे जॉईंट फॅमिली माझ्या गावाकडे तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे मग हो
कारण काय माहि का इथं ज्वारी आहे ना मला त्याच एवढं काही नाही कारण फक्त तर पाच सहा दिवसात तर लगेच ना कसच जात होता पिठाचा
अग वली वर्ष वराच आता म चार क्विंटल धान्य घरात साठवून ठेवलेले आता
बघ काय नाही इथं इथं कसं वाळवायला पण जागा नाही एकतर आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे त्या ज्वारीचा ना मला कसं मला वाटतं ते एसी मध्ये राहते ना थंड असे ना डिमॅट मध्ये हा आपल्याला आपल्या घरात ते जास्त दिवस राहत पण नाही आणि हा आणि त्याच्या पिित्याला पण ना खरं सांगू आठवड्यात लगच संपवावंच लागतं पण मला नाही भाकऱ्या तुटतात
हो मग तेच ना मग कडव ते कडवट होतं म्हणूनच तुटतात त्या भा भाकरी ते खाऊन शकत मग तुक ना फ्रीज मध्ये ठेवत जाय भाकरीचं पीठ
ह
ठकरेच पीठ ऐक म काय सांगते आता आम्ही जरी दळण दळून आण भाकरीच भाकरीचं पीठ जास्त दिवस बाहेर राहत नाही तो आठ सात आठ दिवसच सात त्या दिवस जर ठेवले ना नवव्या दव्या दिवशी भाकर तुटायला लागते
मग तेच ना थापताच येत नाही मला काही जण बोलतात थोडस कोमट पाणी वगैरे टाकायचं थोडस चांगलं मळायचं आणि मग करायचं मी मला सगळं करून बघितलं मी पण होतच नाही म्हंटलं नंतर नंतर पहिले दोन चार दिवस चांगल्या होतात भाकऱ्या
आता दोन किलो तीन किलो तरं दळून आणलं ना एखादा किलो फक्त वापरायला ठेवतो बाहेर आणि दोन एक किलोपीठ फ्रीजमध्ये ठेवून देतो ते जातं आम्हाला तीन चार आठवडे जात तसं राहतं आपण उ पापड जरी त बाहेर ठेव ना उडधच्या पापडची टेस्ट वेगळी लागते आणि मी फ्रीजमध्येध्ये ठेवतो
अ हे होतं काय म्हणतात त्याला थोडंस मऊ पडतात ते
हो म्हणून आम्ही ना माझी आई काय करायची फ्रीजमध्येध्ये ड्बा तो गोलड्बा नाही आहेत का बग त्याच्यामध्ये त्या उर्जाचे पाकड हा प्लास्टिकचा त्या डब्यात तो ज डबल तू मा नवीन जसा बनवून आणतो ना तशी टेस्ट लागते पापडची
चांगलंय ना हे असं आपण काही बोललो ना आपल्याला पण एकमेकांना काही ना काहीतरी नवीन कळतं कोणाचं काय कोणाच काय बघते आता मी ते करत हा आणि बाकीच उरलेलं फेश मध्ये ठेवून देईल
आणि फ्रीज मधून काढून जरी वापरलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण मग द
का कोमट पाणी वगैरे टाकायला लागत नाही ना पण पण आधी फ्रीज मध थोडं दहा पंधरा मिनिटं आधी थोडस पेचर काून ठ लाे शक्यत क तो भाकऱ्या नाहीतर मग मग आपलं कस शनवार वर सुट्टी असते ना कारण डब्याला नको असते चपातीच करायची डब्याला त्यामुळे मग भाकरी आहे तर आम्ही सुट्टीच्या दिवशीच खातो बघू आता मी तू म्हणतेस अससं मी एकदा बघते ना करून कसं होतं काय होतं सांगेन तुला आ कसं वाटत
माझ्या सासूबाई तेच करतात मी आता जसं दळून आणते ना मी गव्हाचं काही तरी अकरा किलो दळून आणते आठव पंधरा पंधरा पंधरा वीस दिवस जातं मला ते वीस एक दिवस जात मला ते
चांगलंय जास्त आहे तेच आम्ही खरं सांगू चारच किलो चार किंवा पाच किलो आणलं ना तरी पण आम्हाला जात वीस पंचस कारण दोघंच आहे ना आणि त्याच्या मग भाकरीच हा तेच ना आणि भाकरीच एक किलो अ तरी आम्हाला भास होता
हम्म
महिनाभरात दोन्ही पाच सहा किलो भास होतामणाला
भरपूर आहे तेवढं तेवढं भरपूर आहे नाही तर मग तुम्ही मिक्स ह करायचा प्रयत्न करत जा ना मिक्स सग भाजणी सगळे भाकरीच पी ह नाही नाही मिक्स तू आता डाळ म्हणत तू हरबरी डाळ फुटण्याची डाळ तू शरी फुटाण हरभरायकच असतो हरवऱ्याची डाळ अ तुला सांगू मुगा डाळ अ उडदाची डाळ हे जे आखखे आख्खे राहतात ना बाजरी ज्वारी तुला सांगू हे आप जे कडधान्येत ना नाचणी हे सगळे कडधान्य हे सगळं डाळ ना सगळे एकत्र ये ना थोडस नॉर्मल भाज भाजून घ्यायच. ठ एकदम नॉर्मल भाजायचं आणि सरळ तू दळून आण गिरणीवरून अगं भाकड्या म्हणजे तू तुझ्या मुलाला सुद्धा. पेस्ट करून खाऊ घऊ शकते प्रोटीन म्हणून
त्याला त्याच्यासाठी ते केलंय मी फक्त ते तेवढं असं नाही अ म्हणजे मुगाची डाळ अरबाऱ्याची डाळ त्याच्यानंतर थोडस हा थोडसं तांदूळ वगैरे मला आता ते हे आणायचंय नाचणे आणायची आहे त्याच्यासाठी त्याला नातणीच सत्व जरा करून देणार आहे म्हटलं ते पण त्याच्यासाठी चांगलं ना आता झालं की सहा महिन्याच कामा म्हटलं अजून काय का गं वरचं खायला देऊन.
भाताची पेज आणि मुगाच्या डाळीची. पेज आहे त्याच्यानंतर मला ते ड्रायफ्रूट पण करायचं म्हणजे काजू बदाम आणि मखाणा वगैरे करायचा आहे मला. दलिया कुठला
दली आपल्या आपलं ग दली आहे आपला याच गव्हाच राहतो ना.
हा हा हा आमच्याकड धवयच व्हाची खीर एक प्रकारे.
त्याला दलिया म्हणतात.
गव्हाच्या खिराची अ म्हणजे घह वेगळे असतात ना ते.
हा हा ती हीच मिळत ग असं झाडसर दळलेलं.
असतं म्हणजे.
हा तू खिर्द केली ना खिर्ज केली ना तर मग मी सांगते तुला पण आवडेल ना दादांना पण हा.
नाही नाही ती आम्ही करतो आमच्या कसं गावाला ना कुठलंही. चांगला समारंभ असतो बघ आपला असा चांगला तिथं ते गव्हाची खीर आमची असतेच असते म्हणजे आम्ही कशी करतो माहिती आहे का गह आहे ना त्याला थोडसं अ धुून वगैरे घेतल्यावर की थोडस मिक्सर मध काढायचं ते गव्हा म्हणजेिरचे ग थो वेगळे मिळतात आणि थ चार जण त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेस तरी चालतय. आणि ते करून मग आम्ही पहिल्यांदा ते शिजवून घेतो चांगलं कुकरमध्ये वगैरे आणि मग त्याच्यामध्ये गुळ साखर गुळ किंवा नुसती काही जण नुसं गूळ काही जण दोन्ही अर्ध अर्ध घेतात. आणि काजू बदाम वगैरे बारीक चिरलेली खोबरं असं ना आपल्या बारीक चिरलेलं ते आणि बडीशोप टाकायची आणि खसखस पण टाकलीच तरी अजून चांगला लागते.
हो ना
परत हा ते परत करून घेतलीच ना असं गुळ वगैरे. छ चांगला मिक्स केला ना त्याच्यामध्ये मग नंतर ते बंद करायच मग. जेव्हा तू खायला घेणारस तेव्हा त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि गरम दूध टाकायचं.
हम्
असं आमच्या इथ तरी खात होत आम्ही.
तेच तर ते आम्ही ते ते तिला त्याला खाऊ घातलेलं आहे म्ही
हा मला ते त्याच्यासाठी ते पण मी करणार आहे आता सध्या मी तू ते म्हणलीस ना डाळी पाचसा डाळी आणि. तांदूळ वगैरे हेच मी आता करून फ्रीजमध्येध्ये ठेवून टाकलेय पीठ.
हो मग तू मिक्सर मधून जरी काढलं ना महिनाभर शंभर टक्के जाई. त्याच्यातना थोडस मिठाचं प्रमाण नाहीच करायचं त्या थोडसं ना ओवा पण टाकायच्या त्याच्यात.
हो हो पोटासाठी जरा ते चांगलं मग गॅस वगैरे होत नाही ना त्याच्याना.
हो आणि वरून टाकायची काही गरज नाही गरम पाण्या डायरेक्ट बनवून
हा चवीला पण थोडस लागतो ना त्यांना म्हणून टाकलंय मी त्याच्या भासतानाच टाकून दिलं होत थोडसा ओवा आणि जिरे
तेच तेच एवढ्या गोष्टी करायच्या आणि मग खाऊ घालायचं आणि तेच ना तु सकाळी जर सपोज शनिवार रविवार जर नाश्तेला त्याच्यातच थोडास कांदा ते सगळं कापून तू
डोसा किंवा असं थोडस पातळ पिट केलं की डोसा टाईप पण होता आणि थालपीठ पण होऊ शकत चांगलं नलट एकाच त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होऊ जातील
झटपटपीमिक्स तयार होतं ना तुझं
मग काय तर बघू आता तेच करेन आता हळूहळू जस जसं एकमेकांना आपण सांगतच जाऊ नवीन नवीन गोष्टी कारण प्रत्येकच्या हा चालेल कर मग तू निवनतो कॉल मला हम् चालत बाय बाय
ह